हा बोला की
हा इकड खाली जनावरांच्याकड आलो त्याच्यामुळं
हा हा
जर सासबाय स्वयंपाक झाला थोडा थोडा करायचाय आमचा आज सासरा लाव कर जे होत त्याच्यामुळे लवकरचवाय लागते
हा हा जनावरांचं काही धार
जनावरांची धार काढली चार साडेचार वाजता चार वाजता काढायला लागते
हा
साडेचार वाजता तर टेम्पो जातोय येऊन
होय एवढ्या लोकर कस
होर हो ते दू गोकुळ सांगा आमच ते लांब आहे नाही प्रत्येकांच दूध गोळा करेपर्यंत सकाळी पण साडेपाच वाजता ते जा हे करायला लागते दूध
होय मला कचा आहे
हो
सगळं काम ठेवून
हा बा ब आणलायचा काय व्यवस्थित हॅलो
हा
ते नाही हे हच्यामध्ये अडकवाय लागते हा फोला क
सगळं ठेवून तेच करायला पाहिजे म्हंटलं मग
होय होय आधी साडेपाच वाजता सकाळी दूध दूध काढल्या शिव मी काय आम्हाला सुचत नाही दूध काढल्यापासून सगळे सुरुवात बघ असं काळ पण संध्या काळ पण
हा
ह आणि सकाळच पण लवकर हे करायला लागत त्याच्यामुळे पाचव उतरायलाच लागते हो
हा हा
ह
उठलं की जनावरांचं काय नाही बघा
हा हा
काय कलंत पोरं
पोर हाय ख्या आगलेत मग
हा हा पाऊस तेन तिकडं
पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काय नाही नाही रवय
इथं पण नाही अजून काय खरं
मशीील काय लागलं म्हटलं आज जास् येत बघ आम्ही बोलतेला ते
होय हा हा कर देत त्यांनी पण जनावरांचं
तेनी आता मगाशी आलेल हो मी दूध काढून गेल्यावर मातीमध्येी वैरण घयचीतली वैरण पा्टी मागली ते का
शरीराला व्यायाम थोडा पाहिजेच ना आता इथनं गेल्यावर मध लगेचेवच्यात काय
होत देवाला काढून ठेवत निवद काढून ठेऊन होय होय रविवार सोडून काय आम्ही शक्यतो कधी घोल ते कधी नाही.
हा
रविवार सम रविवार पुजले रविवार सोमवार अमावस्या एकादस निवद दाखल्याशिवाय कधीच नाही जर त्यातल्या मुलानी नाही तर आम्ही कोणतरी भात खाल्ला का नाही तर निवद भात हा निवदाला भात आम्ही दुसरा लगेच करतोय. तिला तिकडलीला हा
ते तुमच्यात पद्धत पहिल्यापासून
होय होय
आत्तीचा उपस असते रविवारी तेव्हा आणि संकष्टी एकादस एवढं शक्यतो आधीमध्ये उपवास कुणाच नसत्यात तेवढाच रविवार असतोय.
आमच्यात संकष्टी म्हणा एकादशी म्हणा सोमवार अमावस्या पौर्णिमा निवद दाखवल्याशिवाय कधीच आम्ही जे म्हणजे आमच्या सासूचच हे आहे तिथं तसं ते वळण आहे कधीच नाही देवाला निवद
ते छान आहे व त्यांच्या माग आपली आपल्याला पण सवय लागली.
सवय लागली हा मग एखादं दिवस कोणत मुलं खाली हा आम्ही एवढं काय करत नाही सोडा कारण मुलं बाळराजा आहेत पण एखा्या माणसं भूक लागले की फारसं खात ते लवकर करतोय जेवण ते च्यामुळं मला का सांग द की चार जरा असं भात लावायचा मी निवदापुरता
ह होय. चालते कि त्याला किती वेळ लागतोय शिजायला हा
हा आणि काय मग आ हा आबा या कुलूप घालतो.
पाऊस चाच
णार नाही काय माहिती थ का आता ह ह ह नाही नाही हाय असं बांध फक्त आडकवायचं आहे त्याच्यात ते अडकवले नाही का होत तसच होत आपात नाही ह् अज सास्रे हा हा आणि काय म
काय नाही बघा त्याला मग काय कुलप तेन घालतय काय गोट्याला
होय होय गोट्याला कणा क सारख नवीन काय तर आणून ठेवलेलं की सकाळी नेहिलेलं आहेायच
होय
होय त्याच्यामुळ का नाही कुलूप हु हय
आताश माणसांचं हे वेगळं आहे हो
होय होय होय माणसं आता काय नाही तु तो कुणाला फोन ओळखना झालंय बघा म
पहिल्याच माणसं नुसतं बोलणीवर म कलर आण देतो ते आणि आता बघा
बघा
हम्म जस जस बदलत गेला काळ तशी प ब सगळंच बदलत गेल माणसं बदलली हा अजून पहिलाची माणसं थोडी असली तर राहत बघा तसले हा
ेट्यातलेच माणसाहेब असं वावगं चालत नाही त्यांना
हां
अवघ्या गोष्टी चालत नाही आपलीच सगळं खरं आमचं आम्ही आतापर्यंत क नाही दहा वर्ष झाली. आता माझ्या लग्नाला नव्व वर्ष लागतं या महिनत. तर पदी. त्यांच्या विरोधात नाही नाहीतर लगेच दंगा करतात. त्याच्या प्रमाणच बगायला लागते. जेवण म्हणा राहणीमान म्हणा. तसलं एखाद माणूस पाहिजे खरं.
आमच्या तर काय तेन्हा सहाला. बरोबर चा पाहिजे. ह. कधी इकडं तिकडं काय तर करायलय आम. बाळ बारक होत आ. चारडीला गेल्या इकडे तिकडे काय करायल जर चहा लेट झाला तर आज. चहा दिला आज. चहा टाईमा वर आला मी चहा पण पी नव्हता. तर आणि दिवशी जेव च नव्हतं.
होय राग राग ते होय होय आमच्या पण आता यादच असर क नाही मुलंच. मुलंचा आवाज सन होत नाही त्यानी नव्या घरात. खाली कर नाही बांध त्यात झोप. जिवाला पुरत यायचा. आणि लगेच जिऊन जायचं.
जायचं. हा हा.
मुलांचा दंगा सहण होईत नाही त्यांना.
हा वय. मनान वयस्कर आहे ना.
होय. आणि.
ते हे कसं करतायच मग. ते कडी पकोडे कर. त्यास कधी. तेच आपलं कडी करतोय त्यातच ते हे तर होून टाकत नाहीत का.
नाही हो काय माहीत.
हा हा तेच तेच कराव म्हण आ कारण नुसत कडी तर कसं खरं तेल पण हाय त्याला जसं आपण कडी करत ना तसं सच फक्त भजी करायचं. त्यात कांदा घालायच हा बिन कांद्या त्याचं भजी. फक्त त्यात हा चटणी मीठ ते घालून तळायचं. आणि त्यात टाकायचं हा आणि ते खायचं चांगलं लागतं म जरा उसळ करावं म्हणल होतं डाळकांदा करा काहीते होय आंबटच की नुसत कडी कसं पाण्यागत असत्या ना. त्याथेळ ते थोडा असं घटृ घट्ट असं टोचून.
हा हा काय तर वेगळं केलं की बघ्
हा खरं नाही आता ब बघू मामा गेलं जेवायला ते कोणाचं हे आहे बड्डे आहे तिकडं.
हा
आमच्या पुरतं आम्ही किती तिघजण बाळ किती भात. खातंय नुसते अन् झोपते आता झोप लं ते दुपारी त्याची झोप झाली नाही. हा उठल्यावर जरा खातोय उठतोय बघा एक तासानं वरण भात खात ते उठल्यावर.
हा
झालं मग त्याच काही नाही मग सकाळची एक चपाती एक पाचच भाकरी करायच्या. पाच पण लय झाल्या. कुठ दीड दीड खात त्यात एक खात्यात कवा बाजरीच्या करायच्या भाकरी.
ह ह.
तुम्ही काय केलं कालव तेन.
आम्ही जरा मोडाची आमटी केली सकाळच्या चपाात्या जरा शिल्लक हायत.
हा.
भाकरी थोड्या करायच्यायेत. आणि भात केला भाजी काहीतरी अ काय वा वागी का काय करतो म्हण ली बईण
हा हा सुकी वागे.
हा सुकी.
हा हा ते एक वांग असु दे काही पण असु अस ते
होय होय तुम्ही काय वांग्यामध्ये शेंगदाण्याच कुठ घालता.
हा कुठच पातळ करायचं झालं तर मग लसणाची फोडणी द्यायची आणि कूट आणि जरा आपलं ज्वारीच पीठ घालायचं जरा लय पण नाय आणि मग वर्ण कोथिंबीरी ते आणि सुख करायचं झालं तर मग तेलात भाजायचं कांदा घालायचा कांदा पहिला भाजायचा नंतर वांग्याच्या फोडी भाजाय च्या चटणी मीठ तेन घालून अ जरा वाफवायचं. पाणी लई ओतायच नाय. आणि वाफवल्यावर वरण कुठ घालायचं ते शिस्तानाच कुठ घालायचं नाही त्या सग ते कलर पण त्याचा असा काळा हे त्यात मिक्स होऊन जातोय ना वर्ण शिजत आलं कि वर्ण घालायचं मग त्याला
हा हा. आम्ही पण तसच करतोय वागींं कैची भाजी अ अ तुम्ही डायगम करताय काही शांगता ना
हम्म शेंगदाण्याचं कुठंच डाळ घालून नाहीयत
आमही डाळ घालून पण कधी कधी करतोय ह झालंय थांबा खसत
बरं
त